काय करते सखी?
काय नाही बसली.
चहा पाणी झाला?
हो मग, स्वयंपाक चालू ए.
अच्छा. आगं काही नाही, मी पण बसलेलीच होती. आ सद्गुरु वामनराव पै आहेत ना? अ माहिती आहे का तुला, सद्गुरु वामनराव पै कोण आहेत?
नाही नाही.
अच्छा म्हणजे ऐकलं नाहीस का? तू याच्या आधी त्यांच्याबद्दल कधी?
नाही ग बाई!
आग सद्गुरु वामनराव पै जे आहेत ना? तर एका प्रकारे ते गुरु गुरूच कार्य करतात म्हणजे जे मार्ग भटकलेले लोक असतात जे फ्रस्ट्रेट झालेले असतात, त्यांच्या आयुष्यात खूप जास्त तणावात असतात. अशा लोकांना तणावातून बाहेर करण्याच काम म्हणजे तू एक त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणू शकतेस हं आणि त्यात कस आहे की आजकाल बऱ्यापैकी बगा आपण बघतो की थोथांड खूप माजलेला आहे बाहेर म्हणजे कर्मकांड करा ह्या देवाची पू अ पूजा करा अ आपण असं म्हणू शकत दगडाची पूजा वगैरे पण बऱ्याचशा लोकांचा त्यावर विश्वास अस ठीक आहे पण मग आप आपण ब बऱ्याच बऱ्यापैकी काय होत असत की आपण सगळ्या त्या गोष्टी करतो. अगदी स्वतःला त्रास करून घेतो. उपवास करतो. तापास करतो. नाना विदत्भुत भोदुबाबांकडे जात असतो म्हणजे आपण आप ल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स असतात ज्या काही समस्या असतात. त त्यांच्या फ दूर करण्यासाठी किंवा एकंदरीत आपण कंटाळलो असतो अस म अस कुणालाच आवडत नाही आयुष्यात ठीक ये तुलाही आव डत नाही मलाही आवडत नाही म त्यांच समस्यानं पासून ज्यावेळी आपण थक तो सॉल्व करून करून बरं पण आपण असं काही नाही की लगेच तिकडे जात असतो. ठीकये आपण काय करत अस तो आधी प्रत्येक समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो नाना वितप्रकारचे प्रयत्न पण आपले झालेले असतात पण ज्यावेळी आपण थकतो त्यावेळी कुठं तरी वाटत की नाही बाबा आपण अ म्हणजे मग काय होत की कुठेतरी आ आपण त्या थोतांडाच्या आहारी जात असतो कुठेतरी एखादा बाबा असेल किंवा काय अस ल आपण हया गोष्टी करण्याची मागे लागत असतो पण बघ सखी तुला सांगते आपण आता शिक्षण घेत लेल आहे शिक्षण म्हणजे काय फक्त एक अ डिग्री मिळवणं म्हणजे शिक्षण नसतं शि क्षण काय करत असतं सगळ्यात महत्वाच म्हणजे आपल्याला समृद्ध करस करत असत आपलं जे ज्ञान आहे समृद्ध करण्याच काम किंवा एक आपल्या आयुष्याला आकार देण्याच काम शिक्षण करत असत. मग आप शिक लेल्या लोकांमध्ये आणि अज्ञानी लोकांमध्ये मला असं वाटतं की हाच एक फरक असायला पाहिजे त की जे शिक्षित झालेले आहेत ज्यांनी हा तू बघ ना अ शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि जो हे दूध पिणार तो काय म्हणतो आपण डर का डरकारी डरकाळी देण्याशिवाय राहणार आणि बघ एक का महान व्यक्तीने म्हटलय माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीचं म्हटल आहे हे अस काहीतरी बरोबर तर शिक्षण घेत तल्या नंतर आपल्याला चूक आणि बरोबर यातला फरक समजायला लाग तो टर मंग मला अस वाटत सखे की अ जसं आपण अ त भोदुबाबा असतील हे कर्मकांड असत ते करण्यापेक्षा ज्यावेळी आपण एखाद्या समस्येत अडकलेलो असतो ज्यावेळी आपण खूप जास् त तणावात असतो त्यावेळी आपण सद्गुरु वामनराव पैन सारख्या आध्यात्मिक गुरूंचा जर आधार घेतला. त्यांचे विचार ऐक ले त्यांच्या विचारांच अनुकरण केलं त्यांच्या विचारांच्या पावलांवर पाऊल जर टाकत आपण चाललो तर मला असं वाटत या आयुष्यात आलेल्या समस्यांपासून तणावापासून निश्चितच आपली मुक्तता होऊ शकते. आणि तू एक प्रार्थना ऐकलीस का अं एक विश्व प्रार्थना म्हणून आहे त्यांची आणि माझा आवाज खरंच तुझ्या आवाज एवढा छान नाहीये पण मी म्हणण्याचा प्रयत्न करेल आणि हे मी माझ्या मनापासून म्हण ते सो पण ऐक ते म्हणजे सदगुरु वामनराव पैयांची ही विश्व प्रार्थना आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना ऐकलेस तू न न नक्कीच ऐकली असशेील तू ओके ओके तू पहिल्यांदा ऐकतेस. नाही तू ऐकलीस का याच्या आधी ही म्हणजे मला असं वाटलं मी जेव्हा ताला सुरुवात म्हणेल का कदाचित तुला लिंक लागेल की अच्छा. ही विश्व प्रार्थना आहे का सद्गुरूंची ओके ठीक आहे. ओके. थैकू नाही मी एवढच म्हणणार माझा आवाज फारसा काही चांगला नाहीये तर तुला स सांगु कस की अ सद्गुरु वामनराव पै यांची ही जी विश्व प्रार्थना आहे. हे बघ ऐकतांनाच किती पीस म्हणजे मनाला अतिशय शांत. खूप अस आत्म्याला छान वाटत शांत वाटत म्हणजे ध धकाधकीच्या आयुष्यात आपण बघ सकाळी उठणार आपलं ऑफिस ती म्हणजे सकाळचं काय जे असतील टिफिन वगैरे मुलं स्कूलला जात. य नवरा ऑफिस ला जातोय आपण कुठेतरी कामाला जातोय. तिथून परत तिघ थकलेलच येतोय आणि तो त्या मोबाईल घेऊन बसणार ती त्याचा मोबाईल घेऊन बसणार मुला ला टीव्ही लावून. देणार आणि परत अस करता करता रात्र होणार. काय ते दोन घास खाणार आणि परत झोपून घेणार आणि परत ते चक्र जे आहे. थकलेलं चक्र म्हणतू किंवा तोच तोच पणा आयुष्यात आलेला आहे सो. यात काय आहे स्वार्थी वृत्ती खूप दिसते माणसाची की फक्त तो स्वतःचाच बघतोय माझा जॉब माझा ऑफिस माझा मुलगा माझा नवरा. पण आपण समाजाचं देणं लागतो ही गोष्ट सगळे विसरत चाललेली आपण बघतोय.
हं.
सा पण काहीतरी देन लागतो ही जी शिकवण आहे. ही आपल्याला ज जगश्रेष्ठ जगतगुरु संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिली ठीके त्यांनी काय केलं त्यांना पण समाजाने भरपूर त्रास. दिला आपण बघतो ज्ञानेश्वर महाराजांना सोपान मुक्ताबाई निवृत्ती महाराज या भावंडांना लोकांनी फार त्रास दिला पण त्यांनी त्या गोष्टीचा स्वताला त्रास. न करून घेता. किंवा लोकांविषयी वाईटही विचार न ठेवता त्यांना काय दिलं त्यांनी अध्यात्मिक अध्यात्माकडे जाण्याचाच एक मार्ग दिला त्याच पद्धतीने जगद्ग गुरु सॉरी सद्गुरु वामनराव पै जे आहेत. ते देखील हेच काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या विश्व प्रार्थनेमध्ये काय? आहे सर्वांना हॅलो.
आवाज ब्रेक होत होता.
आता येतोय तर त्यांनी त्यात. काय सांगितले आहे की हे ईश्वरा हे प्रभू तू सर्वांना चांगली बुद्धी दे सगळ्यांना आरोग्य लाभू दे. आणि सगळ्यांना सुखात समाधानात ठेव. म्हणजे आता जग सद्गुरु असे म्हणू शकले म्हणजे आता तुझ्या माझ्यासारखे आपण काय विचार करतो. कि अ स की हे परमेश्वरा हे देवा मला भर पूर संपत्ती मिळू दे मला भरपूर आरोग्य मिळू दे मला भरपूर. म्हणजे मला मला मला मला मला हेच आपण करत असतो आपण कधी म्हणतो का स सगळ्यांना पैसा मिळू दे सगळ्यांना आरोग्य मिळू दे सगळ्यांना सुखात ठेव. ची कमतरता खूप आहे ब आपल्या आयुष्यात म्हणजे मी पण जोपर्यंत माझ सदगुरूशी हा मी पण मी पण माझा पण जोपर्यंत सद्गुरूंशी परिचय आलेला नव्हताना मी पण ह्याच गोष्टी करत होते पण ज्या वेळी सदगुरु माझ्या आयुष्यात ज्यावेळी मी त्यांचे विचार ऐकले त्यानंतर मात्र मला लक्षात आलं की नाही. आपण समाजासाठी देणं लागतो आणि समाजासाठी दे काही केलं पायजे. तर सखे तुला काय वाटतं, म्हणजे तुझे काय विचार आहेत याबद्दल थोडं सांग ना मला.
नाही मला पण हे योग्यच मार्ग वाटतो, नाही का? म्हणजे मला पटलं हे. तुम्ही जे सगतात ना, आतापर्यंत तुम्ही जे बोलले ना ते मला पटलं. की नाही आपण पण समाजासाठी काहीतरी योगदान केलं पाहिजे. आणि हा मी पना जो हाय ना तो टाळला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना घेऊन आपण पुढे जायला पाहिजे.
अगदीच अगदीच आणि बघ ना आपल्या संविधानात पण आ आपण जेव्हा म्हणतो ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आप जेव्हा संविधान लिहिलं, त्यावेळी त्यांनी नेमकं आपला जो जाहीरनामा आहे, संविधानाचा जाहीरनामा आहे. त्यात पहिलीच ओळ काय आहे आपली. की आम्ही भारताचे लोक, असं नाही आहे की मी मी भारतात. मी भारताचा नागरिक, माझा भारत, माझ. असं नाही आपण काय म्हणतो, आम्ही भारत ताचे लोक. आपला भारत एस म्हणजे ज्या ती भावना येते ना ज्यावेळी आपण सगळ्यांना घेऊन कुठली पण गोष्ट करतो ना. त्यावेळी निश्चितच त्या गो तिचं फळ जे आहे, ते दुप्पटपटीने होत. दुप्पट इन द सेन्स पटीपटीने ते वाढतच जात. ज्या वेळी आपण ऐक एखादी कृती करतो. जर आपण समाजाला उद्देशून समाज्याच्या हितासाठी केली. तर नक्की आपण एक चांगला समाज घडवू आपल्या येणारी जी पिढी आहे त्यांना देखील एक चांगला समाज नक्कीच बघायला मिळेल असं मला वाटतं, आणि जसं सदगुरु वामनराव पई म्हणतात की अ. म्हणजे खूप छान-छान विचार आहेत ग. तू खरच आईक. तुला सांगू का मी जेव्हा स्वयंपाक करायची ना. म्हणजे मला ना असं सारखं कोणी तर लागतं बोलायला ह. तुला तर माहितेच ना माझी सवय. आपण रोजच गप्पा मारत असतो. तर मला म्हणजे मला आता काय काम करायचं ना काहीतरी. मग मला ते असं एकटं काम होत नाही मायाकडून. तर मग मला ना कोणीतरी पाहिजे असतं. गप्पा मारत-मारत माझ काम छान होतं पटापट तू तर तर मग मी काय करायची बऱ्याच वेळा आता ज्या वेळी तुझ्या एक्झाम वगैरे होत्या एम. ए. च्या. तर त्यावेळी आपल बोलणं वगैरे काही व्हायचं नाहीं अभ्यास भ्यास तुझ जास्त हे व्हायचं नाहीं. माझ्याशी बोलणं. तर त्यावेळी त्या मधल्या काळात मी काय करायची. अ ई. यू युट्यूब वर खूप छान इन्स्पायर करणारे व्हिडिओ असतात. जसं की सखी सयाद्री म्हणून एक कार्यक्रम आहे. हे असं सयाद्रीवरती लागतो.
अच्छा.
अ सयाद्रीच जे यूट्यूब चॅनेल आहे का. ते तेमी लाऊन द्यायची आणि त्या सखी सह्याद्री कार्यक्रमात म्हणजे विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती ते तिथे आमंत्रित करतात. त्यांच्या कार्यक्रमामध्ये. आणि एवढ्या तज्ञ लोकांचं ऐकायचं. म्हणजे ते तज्ञ लोक जे आहेत. तर आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांना आलेले अनुभव आपल्यासोबत शेअर करतात. त्यानंतर म्हणजे खूप. छान अनुभवाची जी शिदोरी आहे. आपल्या सोबत ते काय म्हणू शकतो आपन. त्याला शेअर करत असतात. एकंदरीत ठीकये तर. माझ्या विचारांमध्ये मला तरी वाटत की खूप बदल घडत गेला. आणि हे करता करताच एक वेगळीच प्रेरणा मिळते बघ. आपण जेव्हा चांगल्या लोकांच्या सहवासात. सहवासात राहायला लागतो ना ऑटोमॅटिक आपलं पण छान अपब्रिंगिंग होत असत. तर हे करण्याच काम ना म्हणजे. तंत्रज्ञानाचा वापर आपण म्हणतो बघ. आपण म्हणतो काय नुसती मोबाईलच बघत राहते. काय नुसतं कोणाशी बोलणं नाही काय नाही पण जे असे व्यक्ती असतात ना अंतर अंतरवयंक्तिक काही लोक असतात बघ काय म्हणतो आपण इंग्लिश काहीतरी शब्द आहे तो मला आता इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट काही लोक असतात बघ जे जे बाहेर आजूबाजू हॅलो ऐक ना सखी कोणीतरी आला आहे बेल वाजते माझी मी करते तुला नंतर हा चल बाय सखी ह